बोला ना हा नमस्कार बोला काय करताय.
काही नाही रोजचीच का मी-
हो का?
हो चार हो आत्ताच चहा केला. मुलीला क्लासला सोडवलं. आणि मुल एक मुलगा आहे छोटा
हा हा
प तुमच्याकडे पाऊस आहे हो मुलगी मोठी
हा हा पाऊस आहे ना थोडा थोडा आहे इकडे
हो आमच्याकडे पण थोडा थोडा आहे.
हा जास्त काही मोठा नाहीये पण आहे.
हो मागच्या वर्षीपेक्षा पाऊस खूपच कमी ना
खूप कमी आहे हो मागच्या वेळेस भरपूरच होता ना.
हो ना शेतकऱ्यांनी मध्ये पेरणी केली आता तर पाऊसच नाहीये.
नाहीये हो.
शेतकऱ्यांचं खूपच अवघड आहे जीवन
हो तुम्ही काय करता मग घरी असता.
अ नाही मी डॉक्टर आहे.
हो का?
हो. हो कारण की आता हायना नाही नाही. आता मी घरी आहे. ना छोट्या मुलांमुळे
हा हा हा
तर मग असं दिवस जात नव्हते. करमत नव्हतं घरात घरात मग काहीतरी कम्युनिकेशन मध्ये राहण्यासाठी मी
हो चांगलेय ना चांगली आहे गोष्ट हो. हा आणखी काय मग कोणत्या सब्जेक्ट वरतीुमही म्हणजे डॉक्टर कशावरती आहे तुम्ही
मी आयुर्वेद प प्लस ऍलोपॅथी दोन्ही बने.
दोन्ही पण आहे का हा हा हा हा म तुमचं स्वतःच क्लिनिक आहे.
नय आत्ता नाही गावाकडे. टाय हुतं माझं
हा
पण आता इथे ना पुण्याचा पुण्याला नाही शक्य होत मुलांना आणायचं न्यायचं. सोडवायच त्यातच टाइम जातो. आणि मुलं छोटे आहे ना.
हा मुलं छोटी असली की काहीच होत नाही. आमचं तरी काही आहे तेच आहे काही नाही घरी.
आणि
होत नाहीत.
हो घरची कामं पण होत नाही आणि डे केअर ला पण ठेवता येत नाही. नाही बोलता घरचे. म त्याच्यामुळे तुम्हाला. तुमच्या भागात कोणता पदार्थ आहे. ताई बनतो जास्त
काय म्हंटला.
तुमच्या भागात कोण, कोणते पदार्थ आहे?
पदार्थ का हा आमच्यात आमच्या इकडे कोल्हापूर मध्ये कोल्हापूरी रस्सा कोल्हापुरी तांबडा, पांढरा रस्सा हो. कोल्हापुरी आपलं मिसळ हा, आणखी काय आपलं वडापाव वगैरे पण आहे फेमस हा, हो, हो. अ, हा, हा हेच. हो आणि कोल्हापूर मध्ये आमचं महालक्ष्मी टेम्पल एक आहे.
हो माहित हायना. मी आलेले हो कोल्हापूरला हो परत शाहू महाराजांचय
हा न्यू पॅलेस.
न्यू पॅलेस बघण्यासारखं आहे ते घड्याळ मला आठवत तिथलं.
हा मोठं हाय ना वरच हो तिथं प्रा हे पण आहेत ना हे बघितलं का प्राणी पण आहेत थोडे, थोडेसे न्यू पॅलेसला? हा हरिण वगैरे आहेत. हो का. हा, हा लग्नाच्या आधी आलेला का हा, हा, हा, हा, हा.
हम्म.
आणखी काय चाललंय मग स्वयंपाकला वगैरे कधी घातला घालणार आता?
स्वयंपाक आता सात साडेसातला.
हा, हा, हा आमचं पण आहे. मी आता सहाच्या पुढे.
मुलीला वगैरे आणायच मग नंतर. आणि तुमच्या कुटुंबात किती जण असता?
आमच्या माझी दोन मुलं, सासूबाई, मी, मिस्टर एवढेच असत.
हो आम्ही माझी दोन मुलं आणि आम्ही दोघं आमच्या कुटुंबात.
हा, हा, हा, हा सासूबाई वगैरे गावाकडे असतात का?
हो गावाकडे सासूबाई आता एक्सपायर झालंय अ आणि आता मग आता सासरे वगैरे नन जाव वगैरे आहेत सर्व. पुतणे हो मग आम्ही सुट्टीच्या वेळेस हेना तिकडे जातो गावाकडे कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवायला मिळतोना.
हा, हा, हा, हा, हा.
ते मुलांना खूप आवडतं गावाकड खूप मज्जा येतेना.
हो मुलांना आवडत गावाकडे.
तर पुण्यात एवढं बाहेर पडायला भेटत नाही, खेळायला भेटत नाही.
आपली फॅमिली पण एकत्र असते तेव्हा त्यांना जरा असं छान वाटतं तिथं गावी गेलकी.
आणि ग इथे राहिला ना सुट्टीत मोबाईल मध्येच वेळ घालवतात.
हा.. खेळायला पण कोण नसतं ना मग जास्त त्यामुळे सिटीमध्ये कुठ कोण जास्त खेळायला वगैरे मुलं नाहीत येत.
नाहीत येत कोणी.
हा त्यामुळेचना.
हा आणि ताई तुम्हाला सण कोणता आवडतो?
आम्हाला दिवाळी, दिवाळी वगैर
दिवाळी म.. सर्वांनाच दिवाळी आवडतोय मी जेवढ्या, जेवढ्यांना विचारतेना सर्वजण मला म्हणतात दिवाळी.
हा दिवाळी छान वाटते ना दुसरा काय मग एक दिवसाचा सण असतो सगळा तो. हा लगेच होतो म काय आणि मग गौरी गणपती वगैरे जास्त असतात तेव्हा एक छान वाटतं.
सणं एन्जॉय करतो.
हा
सर्व सणांचा आनंद घेतो आपण हं आणि तुमच्याकड कोणते कोणते पदार्थ बनवतात संणांना
संणांना आमच्या इकडे पुरणपोळीत जास्त करून अस ते प्रत्येक सणांना ही असतेच पुरणपोळी हो आणि नागपंचमी आता येत ते तेला धपाटे वगैरे करतात. हा नागपंचमीला आणि परत मग काय जास् त करुन आपले आप दिवाळीला वगैरे काय हे चकली चिवडा करंजी
आणि तुमच्याकडे गौरी गणपती बसता गणपतीत येतात गौरे
हो हो येतात येतात -हो करावं लागतं. तेव्हा काय तेव्हा भाजी भाकरी म्हणून असते ती एक दिवस करायची. आणि दुसऱ्या दिवशी हा बोला ना
तुमच्या गावात कोणत्या खास परंपराये अशा विशेष काही
अशा काही म्हणजे आता कोणत्या आशा म्हणजे तुमच्या इकडे क्या आहे का नवीन कोठली कोणती परंमं
हम् हो आमच्याकडे ये ना वीर निघतात अ दिवाळी झाल्यावर नाही का बैल पोळ्या नंतर व बैल पोळ्याच्या दिवशी असे वीर ना निघतात का मुलांना वेगवेगळे वेशभूषा करतात.
हा हा हा हा हा
असं त्याला विरनिगणे म्हणतात ते गावात तिथल्या हनुमानाला वगैरे पाया पडून आणतात अस त्याला वीर निघने म्हणता.
नाय नाय आमच्या इकडे काय असं नाही. खरं नाय असं आमच्या इकडे काय असं नवीन काय असं नाय आहे हेच रेग्युलर सण आले. करा घरीच वगैरे असं बाहेर वगैरे काय असं काय नाय म्हणजे मुलांना वगैरे बाहेर नेणं वगैरे असं काय नाय.
हो तुम्ही आरोग्याची काळजी घेता.
हा म्हणजे कशा टाईप वगैरे
म्हणजे ऑइल तेलकट तुपकट वगैरे झो योगा, व्यायाम
नाही नाही असं काहीच नाही होतच नाही तसं करावं म्हटलं तरी होत नाही. हो खरंत नं हा चहा पीत हो
हो काय बर चहा थोडा कमी करा आहारात आहारात मेन कारण ना ना माहित असत पण आपण करत नाही.
हा तेच हाय ना तेलकट खाणं थोडं कमी करणं चहा कमी कर न व्यायाम थोड करायलाच हवा जेवल्यानंतर शतपावली हा करायलाच पाहिजे पण होत नाही आपण म्हण तो तस मुलांच्यातून काही होत नाही.
आणि ते सण कशामुळे सण त्याच्यामुळेच येतात का आपण आपल्या आहारात ऋतुचर्यात दिनचर्यात आपुण बदल करावात म्हणून हे सण आलेले असतात आपले. त्याच्यासाठी सणांची परंपरा सुरु झाली आणि आता पावसाळ्यात कसं वातपित्त प्रकोप होतो मग तसा पावसाळ्यात त्याच्यानुसार आहार घ्यायचा.
हा पालेभाज्या जास्त नाहीत ना खायच्या पावसाळ्यात
हा पावसाळ्यात
हम्म हो च्याता श्रावण मध्ये वगैरे अ म चिकन मटन पण खायचं नाही ना
हो नाही खायचं कारण की त्यांचं ते प्रजनन काळ नाही त्यांच जून जुलै मध्ये त्यांचा प्रजनन काळ असतो ना
हा हा हा हा
मग आपण जर ते खाल्लं ना मग त्यांच क कमी होती ना संख्या आणि ते चांगलं पण नसतं आपल्या आरोग्यास
आणि हे पण आहे ना ते आजारी पण पडतात ना प्राणी अपले श्राव मला या पावसाळे
आपणच आजरी पडतो तेव्हा पावसाळ्याचे खाती म्हण जास्त नाही इतकं नाही कारण की माझी मम्मी आम्ही सर्व स्वामी समर्थ केंद्राच करतो ना ते
हा हा हा हा
आणि तुम्ही प्रवास आवडतो तुम्हाला करायला
हो आवडतो ना
कुठे कुठे केलंय आतापर्यंत
तापर्यंत आम्ही जास्त असं आहे देवच केलेत आम्ही देवाला वगैरे गेलेलो असं फिरायला आपले पंढरपूर इकडं पंढरपूर सोलापूर हे तुळजाभवानी हा तुळजाभवानी
प ह पंढरपूरला तस सर्व गजानन महाराजांची सिस्टीम आहे सर्व तशीच सेम शेगाव सारखीच
हा हा शेगावला गेलेला का तुम्ही
होशेगावला गेलेले मी
हा हा आम्हाला जायचं आहे खरं अजून झाले गेलेले नाहीे आम्ही जायचय आम्हाला
खूप छान आहे जाऊन बघा तुम्ही शेगावला
हो हो, आता बघूया की आता नेक्स्ट आमच्यात जास्त करून जास्त तर शिर्डीलाच दरवर्षी आम्ही जातो, पंढरपूरला जातो. हा आणि आणि तुम्ही कुठं गेलाय असं जास्त दुसरीकडे फिरायला वगैरे?
मी माझ्या अभ्यासामुळे ना कंटिन्यू लहानपणापासून जास्त फिरणच झालेलं नाही आणि गेलो तरी ट्रीपला कोल्हापूर तुमच्याकड आलेलो आहे ट्रिपच्या निमित्ताने जास्त करून कारण कि माझे पप्पा पण ऑफिसमध्ये होते न
हा हा हा ह
कधी वेळ मिळत नसायचा तर अक्कलकोट वगैरे असं केलेलं आहे जास्त काही नाही.
हा हा.
ती शिर्डी, कारल्याची लेणी खूप काही मला आठवत नाही खूप फिरले म्हणून.
हा हा हा हा. कोल्हापूरमध्ये? कोल्हापूरमध्ये तुम्ही कनेरी मठला वगैरे आलेला की नाही? ते खूप छान आहे स्पॉट फिरण्यासारखं.
आणि आमची बी एम एस च्या निमित्ताने ना, आमची ट्रिप गेली होती पंजाबराव देशमुख अकोला जिल्हा. तिथे, तिकडे गेलेले.
हा हा, तुम्ही बी ए एम एस केलंय का?
हो.
हा हा हा हा.
हम, तुम्हाला वाचनाचा छंद आहे?
काय म्हंटला?
वाचनाचा छंद आहे? ठीक आहे ताई, तुमच्याशी बोलून आनंद झाला. खूप छान वाटलं, बाय, ओके.